हॅलो हो हो येत
हा हा
तुम्ही घरी काय काय करताय म्हणजे काय बाहेरचं काम घेता म्हणजे शिवण वगैरे असं काय करताय का बाहेर जॉब -
हाऊस वाईफच आहे मी सोडा पण घरी आमच पण छोटस जरा पाण्याचा बिझनेस ए
हा हा हा म्हणजे ते फिल्टर्ड वॉटर असत ते हा हा हा
तुम्हाला कॉल दिसतोय ना माझा
म्हणजे
चालू आहे. तीस तीस सेकंड झालेत ना
हो हो
हा हा नाही वरती अजून मला समोनीच कॉलिंग यो असच दाखवाय लागलया म्हणून म्हणलं हलं
हा, हा, हा, हा, नाही मग तुम्हाला आणखी कोणतरी कॉल करत असणारये ऍप व असं काहीतरी असेल.
नाय नाह्य तुमचंच नाव दिसतय ना पण? पूजा पूजा नाव य ना पूजा रजत काय तर दिस कय बघा
हा, हा, हा.
म्हणून म्हटले.
हा
तुम्ही काय करताय म?
मी मेडिकल फार्मासिस्ट बघा मेडिकल मध्ये जातेय.
होय हा, हा, माझी पण एक फ्रेंडय.
ह, ह, ह
फ्रेंडय म्हणून म्हटलं हम, हम, हम, म टाइम टू टाइम अस तल तुम्हाला
हो आधी होत सकाळी जायची मी अकराला अकराला जाऊन आठला
हा हा म्हणजे दुसरीकड का तुमच स तचचय
व्हय व्हय दुसरीकडे जातोय मी
हा हा हा
मग मुलगी खूप लहान आहे ना मग तिची खूप चिडचिड व्हायली तिला म्हणजे मी टाईम देत नाय असं होतय ना
होय बरोबर की अजून लईच लहानय ना.
हा मग आठला आलं की मी येऊन माझं आवरून तोंड हात पाय धुऊन ह्यातच नऊ वाजतातं. घरी येऊन मग ती पोरगी म येऊपर्यंत ती कंटाळून झोप डी घासायची म तिचं माझं खूपच लिंक तुटाय लागली म्हणुन शेवटी म हाप टाइम करुन घेतले, म ते मेडिकल हा. नाही संध्याकाळी अदुक दुपारपर्यंत नाय म्हणले सर. कारण की संध्याकाळी एक लेडीजची गरज असती ना दिवसा एक लेडीज् असतात, मग संध्याकाळी एक लेडीची गरज आहे तर तुम्ही तीन ते आठ करा असं बोले.
हम्म हम्म
तीन ते आठ चाललंय बघा थोड दिवस झालं.
होय हा नाही ते ओळख पाहिजेच की आज घरातलं बघायच मुलाचं टाइम वाटल्यावर तेवढं नाही ओ लहान मुलांसनी एवढा कुठं वेळ अकरा ते आठ लईच झालं.
हो म सासूबाई असल्या की काही टेन्शन नसतंय मला म्हणजे अगदी घरात ती सगळी कामं त्या करतात खूप मदत करतात. म मेडीकलमधंन आम्ही सासूबाई असला की नाही लेट जरी आलं तरी मला चालतय. अक्षरशः नऊ ला जर मी आले तरी ताई आई मला असं ताट गरम करुन देतात खरच म्हणजे सगळं जा तयार असतयं येऊन सकाळी सुद्धा रात्री उशिरा झोपले एखादा टास्क असेल काम असेल तर अजिबात नाही उठवणार मिस्टरांना साडेआठला डब्बा लागतोय हा साडेआठ तिला डबा लाग तर त्या पीठ बीठ मळून भाजीबीजी करून एखाद दिवस मी आई आता मी उठले राहु दे मी चपाती करतो म्हटलं तर ठीक नाहीत मग चपाती पण लाटून वगैरे त्यांना जेवायला वाढवून त्यांचा डबा बिबा भरून रिकाम्या
व्हय म्हणजे असं असलं की काम करायला
उत्साह येतोय नाही आणि त्या म्हणतात चं म्हणा तू फक्त तुझं ते मेडिकलला जातेस ते तर तुझं काय वर्क फ्रॉम होम असेल ते तेवढं करत जा बास म्हणतात.
बास म्हतात, आमच्या इथ सासुबाय सासरे जवळ नसत तो सोडा ते दुसरीकडे असतात. आणि आम्ही एकेकड असतो आम्ही म्हणजे जॉबसाठी
हा हा हा मग माझं पण तेच आहे आम्ही पण दुसरीकडे येऊन राहिल मग सासूबाई कसं पण पंधरा दिवस महिन्यात ना माझ्याकडे असतात. म ज्यावेळी सासूबाय असात त्यावेळी मी म सासूबाई नसले की हा मग सासूबाई नसले की मग जेवण पोरगीच तिला सांभाळणं. मग खूप व्याप होत हा आणि मग रात्री येऊन रात्री येऊन स्वयंपाक करायच स काय नाही डब्बा करून द्यायच
होय बरोबर आहे की ते कस म लई स्ट्रगल कर कराय लागतय अस होतंय आपल्यालाच वेळ नाही भेटत.
हा नाही तसच होतय माझं आणि पोरगी सोबत कसं माहितीये काय? काम कमी असलं तरी पण तिच्या पाठीमाग फिरून कंटिन्यू ते व्याप असते ना पाठीमा
होय लहान होता अजून म्हटल्यावर
त्यामुळे म मोकळा वेळ असा नाहीच मिळत.
नाहीच की अजून ती जोपर्यंत पहिलीला वगैरे जाईत नाही तोपर्यंत नाहीच टाईम भेटत. चार, पाच वर्षाचे पाच वर्ष तर पूर्ण झाल्याशिवाय नाहीच भेटत बघा मी पण आता माझा मुलगा आता पाच पूर्ण होणार त्याला आणि सावध चालू होणार. अ दोन, तीन वर्ष म्हणजे आम्हाला पण खूप दमवलं त्यांनी. लहान असताना पण आणि आणि अजून पण मला वाटतं आता ह्या वर्षातच तेवढंच असतंय ए ल के जिला गेल्यावर कसं शांत आलाय बघा तो. खाण पिणं वगैरे नाही तर खायचे तरी एवढ तक्रार एक-एक तास वगैरे भरवाय लागायचा.
हिज पण तसच आहे. मग मोबाईल दिेला की पटपट जातय पण मग काय उपयोग ना जेवून.
सवय मग तशी चांगली लागते त्यांना.
मंग कनी मोबाईल नाही दिल कनी मग मम्मा खाली जाऊया मम्मा वर जाऊया, मम्मा साईडीत म्हणजे दुसऱ्या घरातलेत ना म्हणजे त्यांच त्यांच्या मुलाचं नाव हरीश ये तर हे मम्मा हरि दादाच्यात जाऊया.
हा होय आमचा पण घरात थांबत नाई नुसत कॉलनीतन हे त्यातन भुलऊन आणल की त्याच्यात जायच त्याच्यातन बोलवून आणल की ह्याच्यात जायाच अस भिंगरी सारख नुसत गरगर फिरतच आसतोय आहो कुणाच्यात हाय नुसत कॉल करून विचा तो तुमच्यात हाय? का हयांच्यात हाय? होय की आहो सुट्टी तर नक कॉड त्या अक्षरशच्या कशाला सुट्टी देतात अस वाटायच मला म्हणजे शाळा असली की कस रुटीन असते ना कि नाय बाबा उठलेत बिंदास अस ओक तीन चार तास गेलेच शाळेला पटपट काम आवरलय आप मुलं दुपारी आली टाइम टू टाइम जेवली थोडा वेळ दमतात झोपली. अस आणि सुट्ट्या असते की, काय हो दिवस बर काही प्रश्नच नाही अस
त्यांच्या पाठीमाग माश्या सारख
होय मी तर कॉल करूनच विचारते सगळ्या मैत्रिणींना मग तुमच्या हाय काय ह्याच्यात हाय मगच हं जाऊन बोलवून घेऊन यायचय चला जेवायला आता घरी दीड वाजले दोन वाजले चला
मुद्दाम मग जरास झोपव्हायचं दुपारी झोपल तर संध्याकाळी झोपत नाहीत रात्री मग बारा एक वाजेपर्यंत दंगाच परत
होय होय ही आमची तर एवढी दंगा करती माहितीये अपार्टमेंट मध्ये सगळे सगळी म्हणजे आम्ही जस नवीन राहायला गेलोत तेव्हापासून लोक म्हणतात काय तुमच्या मुलीचा आवाज आहे ओ हा म तसच होतंय आता मी सर्वांनी गेलीय ना आठ दिवस झाला. तर सगळे मला आजूबाजूचे म्हणतात अहो किती दिवस झाल
गेले होय शेजऱ्यांना पण तस होतय ओ नसल की माणूस भलत्याला माणूस नसल की, करमत नाही ना
हो हो हो
ते आता आमच्याप शेजारच्या लहान हसा सारखं असते ना की काकी काय करा लागलाय ते हे करा लागलाय आम्हाला पण पाहिजे बघा चला फिरायला जाऊ त्या म्हणतात तुमच पोर ग नाही खरं आम्हाला करमना
नाही नाही खरोखर तसं होतय.
सारखं दंगा मस्ती आणि हीकडं तिकडं ते शेजाऱ्यांच्या पळायचं त्यांची मुलं जरा मोठ आहेत ना ती जरा आली कि शाळेत न कॉलेजातन त्यांच्या संघ दंगा मस्ती करायची जरा फिरून यायचं मिसळलेले असतात. नाही
होय, होय, होय, होय मग आमच्या पण शेजारी आहेत ना त्यांची पण पोरगी इंजिनियरिंग आहे, एक पोरगी मोठी त्यांची झाली ती जॉबला की दुसरी वाले ते इंजिनिअरिंगला आहे. ही सकाळी उठली की तिला म्हणजे साडेसात सातला मनूदीदी, मनूदिदी, मनुदिदी, मनुदिदी ती बिचारी पोरगी अभ्यास करत चार वाजपर्यंत आणि बारा वाजेपर्यंत झोपतीया असं त हि ज नाही मनूदिदी, मनूदिदी हा तिच्या हाण तृणापर्यंत जाऊन मनू दीदी उठ
ही उठल्यापासून त हिचा दंगा
हा, हा म्हणजे आम्ही तिला असं प्रयत्न करतोय कि दाबून तिला ठेवाव की अग सर्वज्ञा शांत बस आणि जेवढं होय आणि जेवढं सांगेल ते नाही ते अगं पिलू पिलू नको बोलू अगं ते झोपल्या. मम्मा नाही झोप आपली सकाळ झाली का ती उठ त्या मनुदिदी, मनुदिदी चालू त्यांच्या आई म्हणजे अगं पिल्लू त चारला झोपले जरा थांब ते अभ्यास करत होती. नाही नाही मनू दीदी ला पहिला उठवा.
आमची पण सेम अशीच करत्या मुलगी ह ह ह ह सगळे मिसळलेले आहेत आम्हाला पण असं कॉलनीत वगैरे काय प्रॉब्लेम नाही सगळी माणसं वगैरे सगळी चांगली आहेत म्हणजे शेजारी पाजारी
हा आणि मी मी जिथ राहते ना तर त्या फ्लॅटवरील तो म्हणजे तो एकच फ्लोर इमार च म्हणजे आमचे आम्हीच एक चार घर आहेत त्या फ्लोर वर त्या, त्या आम्ही तिघ तिन्ही घरातले लोक असं एकमेकांशी छान बोलतो कार एकाय ते म्हणजे कमी दरवाजे उघडतात.
हा आमच्यात जास्त मिसळत नसते होय जास्त कस मिसळत नाहीच. थोड आपण भल आणि आपलं
बर अस असत मग हिच काही नाही हो हिच काही नाही ही मोबालवर वैगेरे रील बघाली किंवा कुठे तर गाणं वगैरे ऐकली आणि तिला सुचलं ते मय्या यशोदा गाणं आहे. मम्मा तुम्ही त्यात कसं म यश कुठ गाण्यात ते जरा लेहंगा किंवा काहीत जास्त मेकअप असते की मम्मा मला म यश एखादा ड्रेस घाल ना आता. मम्मा घाल की मग तिला लेहंगा घालायचा ही डान्स करून दाखवणार डान्स दोन स्टेप केली मम्मा तू चले ये जरा काढ गं.
काढ.
हा आवड आहे घातली की नाही खर तिला हो खूप हे गाण्याला म्हणते तर मैया यशोदा गाणं लाव न मम्मा मी डान्स करणार आहे.
होय काय.
हो आणि कप कपडे घालते काय मधनं सुस् येते तिला अरे आपण पॅन्ट शर्ट वैगेरे अस नाही फ्रॉक किंवा लेहंगा पाहिजे.
हा
ड्रेस घालना मम्मा मला मैया यशोदा ड्रेस घाल ना ओ हा हो हो हो आणि ते मैया यशोदा ड्रेस घाल म्हणत्या मग तिला लेहेंगा घालायचा दोन स्टेप केली की म्मा टोचाले जर काढून ठेव ग.
हा होय झालं की पण किती हुशार आहे बघा कि कसं समजते ना.
काय हा सगळं सगळं माहित असतंय काय पप्पांना काय म्हणायचंय मम्मीला काय म्हणायचंय कोण कुठ कोण कुठ चुकलं आजीनं काय सांगितलीय. साई साईच्या काकूंनी काय सांगितलंय कोण तिला जांबा दिलाय कोणाकडे काय मागायचंय आणि सो ती पीढी खूप हुशार आहे.
होय होय होय ते मात्र हाय.
म्हणजे काहीच सांगायला लागत नाही तिला.
होय चालतय. ठीक आहे आता ठेवते मी करते तुम्हाला मग
हा
हां ठीक